हा बोला की काय करताय?
काही नाही स्वयंपाकाची तयारी चालू आहे.
एवढा लवकर
अ हा लहान आहे ना मुलगा मग जरा अभ्यास तेन घ्यायला लागतो ना.
होय काय बनवताय मग?
का काही नाही आज माझा उपास आहे ना सोमवार आज मग नवीन रेसिपी ट्राय केली होती. अ प्रत्येक वेळेस म्हटलंस अ ब वडी कशाला बनवायची म्हणताना मग नवीन ट्राय केली होती रेसिपी. माझ्या फ्रेंडनी केली होती नाही संकष्टीला मागच्या वेळेस तेव्हा ती रेसिपी ट्राय केली होती आज मी. अ श शाबूचाच आहे फक्त न भिजवता केलेली होती. अ कोरडा शाबू कोरडे शाबू मिक्सरला अ बारीक करून घ्यायचे. नंतर ते नंतर बटाटे उकडून घ्यायचे बटाटे उ कुडून मग अ स्मॅश करायचे बटाटू त्यामध्ये ते पीठ करून घ्याय चे एकदम शाबूचा मग त्याच्यात ते स्मॅश करून बटाटू वी करायच मिरची, जिरे मिरची अ असं ते एकत्र ते पण चेचून घ्यायचं एकदम बारीक करायचं आणि ते सगळं ए अ मीठ जरा घालायचं आणि ते एकत्र करायचं आणि अ थोड्या वेळाने थोडा वेळ ठेवायचं भिजत आणि पाणी घालायचं नाही पाणी घालायचं आदी ते सगळं एकत्र करायचं मिरची अ मिरची, जिरे बटाटे तेन स्मॅश केलेले ते आणि एकत्र केले की परत थोडा वेळ ठेवायचं थोडा वेळाने ठेवायचं तर ठेवू दे कि मग अ त्यात पाणी घालायचं नाही अजिबात विदाऊट पाण्याच ते बटाटे वगैरे उकडलेलं मॅश करून घ्याय
मग त्यामध्ये ते म्हणजे भिजतय तेवढ्यात?
भिजतेय थोड्यात ओ आपण बटाटो उकडलेलेचं असतात ना त्यामध्ये थोडंसा पाणी असतच कि बटाटूच्या हेच्यात. एक्स्ट्राचं पाणी घालायच नाही त्यात मग ते पूर्णच पातळ होतं आणि चव पण नाही लागत. आणि मग ते ते तसं रोल करून घ्यायचं छोटे-छोटे
हम्म हम्म.
पोकळ करायची नाही रोल भरीव करायची पोकळ केले ती उडते. तेलात घातले की हा कटलेट कटलेट टाईप हा पोकळ केलं की ते उड ते माझ तसंच झालं एकदा अ तेलात ते उडलं उडलं बाहेरच पडलं तेलात ना ते. इती पोकळं झालेलं असलं की नाही परत त्यात एअर जाते नी. हवा झाली हवा आतमध्ये गेली की ते असं फुटायला लागते आतमध्येच. आणि तेल परत मग उडतं ते भरवून पूर्ण भरीव असं रोल क असं कटलेट कसं पूर्ण हे असते तसं कटलेट सारखं करायचं आणि मग त कड गरम तेलात हे करायचं. थानचं लागते ते ते पण ती पण रेसपी छान आहे आपण प्रत्येक वेश शाबूचा वडेच करतो ना काय तर नवीन ट्राय करायचं. ते हा हा हे नाहीये हे विदा पण काय इन्स्टंट करू शकतोय काय फक्त बटाटो उकड उकडायचे आणि जिरे जिरे आणि परत अ मिरच्या फक्त ऍड करायच्या त्यात आणि मीठ च
हॅलो.
हा. मीठ घालायचं ऍड म्हणजे हा येतो आवाज मीठ ते आपल्याला जेवढ पाहिजे तेवढं मीठ घालायचं एवढंच फरक आहे. आणि इन्स्टंट होते नि असं त्याला भिजत घाला थांबा रा एका रात्रीची वाट बघास काय विषय नाही आहे.
होय आणि कसं म्हणजे वेळ पण होतय
आ
आणि म्हणजे भिजवलेल्या शाबूनमुळे जास्त पित्त पण होते.
हो आणि आणि पितं पण नाहीये. आणि हे दह्यासोबत खालं तर इतकं छान लागते ना लय छान लागते हे मी ट्राय केला आ मी ह्या ह्या आधी पण एकदा ट्राय केलं होतं आत्ता दुसऱ्यांदा केले फ छानच लागते आणि उपवासासाठी वेस्टच आपण बाहेर पण नेऊ शक ते आणि तेलकट नाही अ तेलकट पण भर होत नाही जास्त तेलकट आतमध्ये तेल जास्त राहतच नाही एकदम असच पॉणजी मऊ होते आतमध्ये. हा आणि कुरकुरीत छान भजी सारखं लागतय सेम. ओड
बघू आम्ही पण करूया आता पुढल्या आमचं पण मी गुरुवारी करतो. त्या वेळेला बघू या करून.
हा. मी कसं मी आम्ही प्रतिवेेस मग मी शाबू खातच नाही कधी तर रेरलीच खातो शाबू मला पण ती ताचा त्रास आहे ना मग रेअरलीच करं शाबू खातो नाही तर मग असं वडे करायचे नाही तर मग ही रेसिपी ट्राय करून बघायचं. थालीपीठ पण हे असं पराटे सारखं आपण करतो ना ते पण तसं पण छान होते. पीठ तयार करून घ्यायचं एकदम
तय कराववा लागत असेल म.
नाही अ ते कसं असतं माहिती का वर व वरीचा तांदूळ पण घातलं तर चालते त्यात. अ ते आणि शाबू एकत्र एकदम दळूनच आणायचं आणि मिरची बटा तेतीन घालून मग असं पराठा करायसारखं करायचं.
हा हा हा.
हम्म ते पण छान लागते.
अच्छा आम्ही पण बघू या आता करूया कधीतरी.
क ट्राय करून बघा छानच लागते मी ट्राय केलं आणि इतर वेळेस असं काय उपवासाला पाहिजे असं काही नाही आपण इतर वेस पण ट्राय करू शकतोय खायला.
हो होय पहाचे त्यावेळेला करून मी खाऊ शकतोय मग. कॉल जंग
बाकी काय कर तुम्ही तुम्ही काय नवीन रेसिपी कोठली पण सांगू शकताय.
मी म्हणजे कसं आज माझा मुलगा ते रील्स बघत बसला होता. युट्यूब हेज्या हा युट्यूब चा शॉर्ट व्हिडिओज असतात ते मगं त्यामध्ये त्याला ते अंड अंडी वगैरे घालून ना अ ते ऑम्लेट सारखं काहीतरी केलेलं त्यांनी. म्हणजे सँडविच टाईप केलेलं ते.
पण एक एक नवीन छान दाखवत हा. अं अं असं इन्स्टंट करण्यासारखी असत्यात हे रील्स. ब्रेडचे वगैरे कटलेट म्हणा ब्रेडचे
ते ब्रेड वगैरे तसं सँडविच म्हणजे तस पाहिजे म्हणालता. म्हणून मग म्हटलं त्याला आमच्यात अंडी म्हणजे आमही खात नाही ना. म्हणजे आमच्या घरात नस तरच अंडी, मग आता अंडीच्या हा, मग अंडी सोडून काय घालायचं हे विचार कर बसले होते, तोपर्यंत मग बेसन पीठ, रवा थोडा वेळ भिजत घातलेल्या. त्यामध्ये कांदा, टोमॅटो चिरून घातले आणि नंतर मग ब्रेड चारी साईडला कट करून चारी कोपऱ्याला ठेवून ते नंतर जे मी पेस्ट तयार केलेली ना म्हणजे बेसन पीठ, रवा आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटो मु हे घातलेलं आणि थोडंसं पातळ करून ते त्याच्या साईडला घातलो सगळं. आणि ते झाल्यानंतर मग नाही मी म्हणजे तळलोय. हा म्हणजे तव्यावरती ते चारी बाजूला असे ब्रेडचे त्रिकोण काप करून ठेवलो आणि मध्ये मध्ये जे जागा उरलेली ना त्या ठिकाणी मग ते जे अ मी पेस्ट तयार केलेली ना
ते ओतायच काय? हा, हा, हा ते मी बघितलेय. परवाच बघितले मी पण रील्स. हम्म ते पण छान लागते.
त्याच्या वरती श्वास आणि चीज घातले आणि ते फोल्ड करून दिले छान झालेलं म्हणालता तो.
हा ते आणि मु-मुलांना पण कनई कसं हा हा. नवीन नवीन काय तरी ट्राय केलं कनई तेच तेच खाऊन त्यांना पण कंटाळा येतो नई. तर चपाती
आणि कसं मोलं मोबाईलमधे बघून काहीतरी, काहीतरी मागत असत्यात.
होय. आणि आणि आपण पण कसं मग मोबाईलवर आता मोबाईलच्या ह्याच्यामुळे आपल्याला पण बरं झालंय. लगेच लगेच अ नवीन नवीन रेसिपी आपण बनवू शकतोय ना. आणि इन्स्टंट लगेच असं काय नाही की बाबा वेळ लागतोय, लगेच होऊ शकतंय.
होय.
माझे पण मिस्टर वाडीत असत्यात हो टेलमध्ये भजी त्यांनी जे रेसिपी वापरल्या जे ट्रिक वापरलं तेच करून मी घरात बघतात खरच असले भजी छान होतात. कांदे भजी छानच होतात.
हा हा. कसे करताय तुम्ही?
त्यांनी अ पीठ पीठामध्ये मिरची आणि कडीपत्ता चि-चिरून घालायचा. आणि पीठ थोडा वेळ भिजत घालायचं. मी त्याच्यात आपण आपण घरी करताना कसं अ चटणी वापरतो ना हळद चटणी जास्त. मी वापरायची नाही मिरच्याच जास्त युज करायच्या. तिखट नसलेल्या म्हणजे लहान आपल्या लहान मुलांना पण खाय हा रेग्युलर सारखंच फक्त काय ध-धने घालायचे आख्खे. किंवा पावडर घातली तरी पण चालती आणि कडीपत्ता चिरून घालायचा आणि मिरच्या पण चिरून घालायच्या आणि कोथिंबीर भरपूर टाकायची. छानच होतात भजी ते पण. कुरकुरीत एकदम.
हं हं आम्ही काय असं रेग्युलर मग त्यात चटणी
हा नाही तसं नाही का च मी पण पहिलिंदी तेच करतो होते आता ते अ ट्रिक कळाल्यापासून मग आम्ही चटणी जास्त वापरत नाही नई. मिरच्या म म आणि सोडा पण लय वापरायचा नाही सोडम जर जास्तच हे होतं नी. अ सोडा जास्त वापरत नाही सो विदाउट
ते ते पहिला पहिला गरम अस ते त्यावळी चांग लागतय पण अ कसं थंड होत जात तसं तेलकट
हा आणि आणि सोडा मो जरा पोळा हे लहान मुलांना पण जास्त हे होतेय नी. त्यापेक्षा हाय ए हम्म हा. आम्ही पण कांदबजीचा रेअरी अ कांदाभजी माझ्या मुलग्याला पण कांदाभजी, मिरची भजी आवडते मग ते घरी च बनवलेलं बरं कधी पण चांगलं लहान मुलांना घर
हो आणि बाहेरचं घ्यायचं म्हटलं तर तेल पण खूप
होय आणि बाहेर त आणि किती आणि अ किती येणार आहे खाऊन कोण आपलंस किती अ एका प्लेटमध्ये चार येणार आहेत भज्जी आणि पाहिजे झालं तर मग काय वि विकतच घ्यायला पाहिजे त्यापेक्षा घरी तेवढ्याच प एक पावशर जरी पीठ आण असलं तरी पण किती आपण खाऊ शकतोय भरपूर खाऊ शकतोय पावशऱ्या पिठात होय. सगळ्यांनाच होय तेच की. इतर इतर वेळेस विकत आणण्यापेक्षा ते घरच्या घरी कधी पण केलेल चांगलं.
हम्म. आणि काय करताय मग? हो चहा झाला आत्ताच हा हा..
पण पराठे पराठे करतो मुलग्याला मे पराठे आवडतात ने सॉस पराठे मग मेथीची पराठी करतो आण तर संध्याकाळचा असलं की मग भाजी करतो.
हा मग ते पराठेसाठी हेज्या गव्हाचे पीठच वापरतय ना?
हो गव्हाचं पीठ वापरतो नाही गव्हाचं पीठच वाप करतो बेसन वापरत नाही त्याला आतास. आणि त्याच्यात पण थोड थोडासा बटाटो घालतो म्हणजे ते पण चांगलं लागतो. भाजी भाजी म्हणजे आपण कसं डेट हा डेट थापून नाही काय लाटूनच किदा डेट घा हा डेटच घालत नाही मी तेच्यात जास्त. फक्त एक भाजी करायचं असल्या तर ब्रेडतेन आपण घेतो फक्त पराठ्याला पानं पानं घ्यायची आणि मग पानं पानं घेऊन मग ते सगळं अ भाजी फोडणी घालायची लसूण फक्त.
फक्त चिरून घेताय काय उ
नाही नाही नाही नाही हा फक्त पानं पानं घेत तोय क नी तसं धूवून ठेवायच जरा पाणी निगद मग लसूण लसू तुनानी आणि मिरची, मिरची किंवा लसूण, मिरची एकत्र जिरे, लसूण, मिरची चेचून घ्यायचं. पेस्ट करून आणि त्याची फोडणी घालायची आणि भाजी घालायची त्याच्यावर मग ते घातलं की जरा हळद घालायचं आणि उकडलेला बटाटू गार झाल्यानंतर त्याच्यात स्मॅश करून घ्यायचं.
हम्म हम्म हम्म.
ते मग पराठ्यात भरून घ्यायचं चपातीच्या हेच्यात किंवा अ तसच हे करून भरून लाटलं तरी पण चालते हा भरून पण चालते किंवा छोटे दोन पोळ्या करे चपातीचे दोन हे लाटायचे त्याच्यावर भ भरून ती दुसरी च चपाती त्याच्यावर ठेवायची आणि मग लाट
हा हा म्हणजे माझी एक फ्रेंड करत होती ती कसं सगळ्या मिक्स करणार ती आपण धापाट्यासाठी कसं पीठ सगळं अ म्हणजे भाजी वगैरे चिरून त्यात घालून मळून करतोय ना.
हा हा हा तसं पण चालतय खरं हे कसं अ पोरं भाजी बघितली की मग खायला बघत नाहीत ना हे कसं आतमध्ये भाजी दिसून येत नाही चपाती सारखेच दिसते आतमध्ये भाजी भरली जाते नी. त्याच्यामुळे ते खायला पण चोख पडते आणि सॉस सोबत टेस हा हा सॉस सोबत टेस्टीच लागते.
हा हा तुमच्याकडे छान-छान रेसिपी आहेत.
मुलं लहान असली की आणि काय मोबाईल मूळं आपल्याला इझीच झाले ना सगळं रेसिपी की जरा आपण सगळ्या अवलेबल र अ कर अवलेबलच असते बाजारात. जाऊन घेऊन यायचं आणि काय रेसिपी बघून केलं तर काय एवढं हे वाट
होय. आहे सोडा तसं पण
हम्म.
चालते ठीक आहे मुलगा आता लहान गटात आहे.
होय हा हा.
हा अजून लहानच आहे.
चालेल करूया मग आपण परत कॉल हा ठेव.